हा काय कर.
काय नाही झोपली बघा तुम्ही काय करताय.
मि फान बसले.
ते जवलात
झालं जेवण हो हो जेवलो. हा काय केलेलं आज
आज काय आज स्पेशल असं विशेष काही नाही आहे आज चकुला केल्या होत ते
हां हां हां हां हां हां म तेच म्हणजे जेवण तेच असतं तुमचं?
अ तेच असं नाहीय ऍक्च्युली आ तुमच्या घरी चौंडेश्वरी बसवलेलं आहे देवाचं. अ मग त्याच्यामध्ये आमच्यात पाच दिवस पूजा असते ना. घरी मग हा मग आपण सत्यनाची पूजा कशी करतो. तो तशी देवी बसवलेले असते घरात पूजा मांडलेली असते. मग पाच दिवस भाकरी करत नाहीत ना मग ते सा चपाती खण्यापेक्षा तसं तिखट म्हणजे
हा चक नाही.
ओके डाळीच्या आमटीमध्ये ना आप चपातीच पीठ हे करून ना लाटून बारीक कट करून त्याच्यामध्ये शिजवायचं. हा हा आणि ते चकुल्या बनतात मग ते तसं केलं होतं आज हम्म भाकरी करत नाहीत ना पाच दिवस
हो हो हो मग कुठे फिरायला नाही गेल्यात.
फिरायला आता सध्या तरी नाही गेले प्लॅन करायचंय पण पाऊस चालू झाल्यावर जायला पाहिजे ना.
हो हो बरोबर आहे पावसाची पण मज्जा घ्यायला पाहिजे हा.
ला पाहिजे की
हो हो पाऊस नाही पडत मग तिकडे पाऊस.
पण आता नाहीय पाऊस कमी आहे. तेच पूर्णच बंद आहे आता पाऊस नाहीये
हो हो हां, इकडे पण तसंच, म्हणजे आज पडलेला आज पडलेला दहा, दहा मिनिटं येतोय... जातोय, दहा मिनिटं येतोय जातोय असंच होतंय
इकडं काय नाहीये, फक्त क्लायमेट झालं होतं तसं, पण आज तरी काय, असं पाऊस वगै नाही पकडलेला, तिकडं मग कसा मोठा होता की तेवढेच थोडं थोडं येऊन गेला?
नाई, इथं थोडा थोडा येऊन गेला. काल फक्त वादल वारा होता
अच्छा अच्छा. हम्म, चालेल बाकी तुम्ही काय बनवलं होतं आज विशेष
आज आम्ही असं काही विशेष नव्हतं उद्या आमचे तर नॉन व्हेज असेल आज व्हेजच होतं. काय होती हा भाकरी होती वटाण्याची भाजी आणि हे भात डाळ आणि काय? मटकीची भाजी मटकीची भाजी हां.
ओके ओके
हा.. मॅरीड आहात, मॅरीड आहेत ना?
हो, तुम्ही?
हा, नाही मी नाही मॅरीड
हो क्या सिंगल आहात काय?
हा. हो सिंगलच आहोत.. हा मग हां, मी म्हणजे आजच इंटरव्यूला गेलेले तर उद्यापासून मला बोलवले. तर मला उद्या जायला लागेल ना. हा फस्ट, हा फस्ट दिवस ए. तर मग जायला लागेल. हो, हो थँक्यू, तेच. कधीपासून घरीच होते मी बरं झालं, मला म्हणजे जॉब भेटला.
होय होय.
नाहीतर हा माझी हां, तिकडे ए कंपनीमध्ये
नाही, म्हणजे गाव कोणतं असं म्हणतेय तुम्हाला जॉबचं
जॉबचं, नाही तिथेच ए, अलिबागमध्येच ए
अच्छा. अच्छा. मग तसं टायमिंग कसं आहे मग तुमचं
टायमिंग आता नऊ ते सहा
ओके.
हां, आ
शिफ्ट असतात काय मग, की फुल डे म्हणजे हे असतात.
नाही जनरल हेत
जनरल आहे ओके ओके ओके, मग अलिबाग मध्ये अलिबाग मध्ये स्पेशल
तुम्हाला नेटवर्क प्रॉब्लेम ए वाटतं?
नाही आहे की, तुमचा आवाज मला येतोय की... तुम्हाला नाई ए काय... मला आहे की
तुमचं हे होतंय, असं अटकतय न तिथं.. हा आता येतोय, मधी मधी येतोय
हा हा, नाही मला फुल्ल रेंज... वायफाय कनेक्ट केलेला ये ना... राउटर ए त्याच्यामुळे
हो हो मी पण वायफाय... वायफायवरच आहे
ह हा, नाही मला पण आहे फुल रेंज ए
हो हो हो मग मूवी वगैरे कोणती आवडते
मूवी नवीन
ह.
बघायला. बडी वगैरे जातो बघायला आम्ही नवीन आला की जातोच आम्ही बघायला तुम्ही जातय काय
हा हा तेच नाही आम्ही नाही जात आता इकडे कोण नसत ना बहीण भाऊ वगैरे सगळे मुंबईला म्हणजे मुंबई ठिकाणी असतात तर नाही जात आम्ही हॅलो हॅलो आवाज येतोय का?
येतोय की येतोय, फुल्ल ए आवाज
हा हा हा... नाही तुमचं असं, हॅलो हा बोला
आवाज येतोय की माझा, तुमचा पण येतोय
हा मग तुमचा आवाज असा हे होतोय, मधीत आटोकतय
काय आणि मला तर फुल्ल रेंज ए
हुं... हुं हा नाय नाही वायफायवर ये मी वायफाय की जात नाही ना असं हा हा हा
वर मग तुम्हाला असं गाणी वगैरे आवडतात ऐकायला
पाणी लावण
हॅलो गाणी लावूनच करतं काय हॅलो हॅलो तुमचा आवाज कट होतोय
हा खरं फुलच रेंज आहे तुमच्याकड
बघा अजून हे होतेय थोडा म्हणजे असं नाही त तस तिथे जाण मला मी आले घरात आले मी आता
हॅलो
हॅलो हां बोला
बघा रेंज आली का तुम रेंज फुल आहे मी आता किच राऊतून बोलते तुमच्यासोबत
हो मी पण इथेच घरी घरातच आहे फुल आहे मला नेटवर्क
मला पण आहे काय माहिती इश्यू असेल मे बी
हा मग तुम्ही जॉब जॉब करता
नाही मी घरीच असते
हा हा हा काय करता काय करता
रे स रे स
आवाजच येत नाय हॅलो
ऐकू येतंय काय
हा हा आत्ता येतोय आवाज
बॅलरीचं रेसलिंग कर
हा हा हा हा आमच्या इथे गावात पण क्लास चालू आहेत ज्वेलरीचे
होय काय. हा, हा, हा नाही मी रेसलिंग करते म्हणलं मी म्हणजे. माझा ग्रुप आहे त्याच्यामध्ये मी ऑनलाईन ऑर्डर्स वगैरे घेते. आणि सेलिंग
ऑर्डर्स हां हां हां हां बरोबर बरोबर नाही नाही तेे म्हणजे क्लास घेतात. फ्री मध्ये ना तर माहिती आहे ना फ्री मध्ये असलं की सगळ्या बाहिक त्या जातात हा.. तेच मग उद्याची रेसिपी काय ठरवलीत?
शिस्ट
काय, काय. हॅलो.
हॅलो हा.
हा बोलां आवाज आवाज का